आता लागला.
हा बोल कि.
आत्ता लागला म्हणलं.
हॅलो अ.
हॅलो आत्ता फोन लागला.
हा बोल.
आत्ता फोन लागला म्हटलं.
काय झालतं मगशी मग.
काय माहित तुझा फोन बिझी सांगालते ते.
तस सांगते कंटिन्यका जर
याला काय अर्थ आहे.
मी पण मग माझ बसलो.
काय बसलीस?
माझा टास्क का आलेलं ते करत बसलो म्हंटल
झालं काय ते किती आल्यात?
बाळ असं पन्नास, पाठवलं की पुढचं पन्नास येत्यात. पुढच नाही त्यात माझी दोनशे गेल्यात अजून बात्तर पाठवायचे. आणि त्यांच्या शिवाय पुढचा टास्क आलाय तो, वेगळाच आहे पॅरेग्राफ येतात छोट, छोट,
ते रेकॉर्ड करायचं जस तस वाचून आणि सबमिट करायचं ते पंधरा टास्क आलेत.
बा ब रे
मला असेल काय ईना, झाल्या,
पुढचं त्यात की त्याच्या पण काय आहे. माहिती का ते नॉईस फ्री म्हणजे बा बॅकग्राउंडचा साऊंड यायला नको, जरा शांततेत रेकॉर्ड करायचाय आणि माझं काय झालं मगाशी, मी करत बसलेलो काय सगळं शांत होत. आणि बाहेर दारात चिमण्या, ओरडा लागलेल्या. त्याचा आवाज त्यात याय लागलेला. बारीक म चिवची वाट
मग
मग काय
रिजेक्ट केल आणि मग बसलो, गप्पा आता शांत असेल त्या वेळे करायचं
त मग आता नॉईज कॅन्सलेशनचे हेडफोन घ्याय पाहिजे.
नॉईज कॅन्सलेशन च माझं आहेत की मग. पण ते माझा ब्लूटूथ आहे की नाही ते पण लई स्ट्रॉग आहे काय होते सांगते, याच्यावर खडेचा आवाज पण ते सगळं सांगते, कोण जर बोलत असल तर
नाही नाही माझं आहे ते मी आता म्हणजे माझ्याकडे, आहे की नाही ते मोठ ट त्याला माईक माया तोंडा जवळ येतो
म्हणजे?
माईक आहे ना त्या मोठ्ठा आहे की नाही ती का डोक्याला घालायचं.
हा तेच कि मग.
त्याचा माईक तोंडा जवळच येते
तसं चालतय की पण नाही आस कस मोबाईल वरतीच आहे ना, ते हम्म. आता काय माहिती ते मग हे करायला, पाहिजे आता तुझं लॉगिन इथं झालंय नाही. पण तिथं काय करणार घेऊन तर.
म्हणजे असं व्हॉट्सअप कसं आपण इकड, पण वापरू शकतो. इकड वापरू शकतो. तस
होय मी तयार केलं नाही ना, ते सॉफ्टवेअर नाही तर मी न, की स सजेशन दिलं अस त्यांना अस पण ठेवा म्हणून, मग ते लॅपटॉपला ठेवलं नाही म्हणजे तुम्ही इकडच, इकड कॉपी पेस्ट टॅब ओपन करून अ करा कि सगळं
होयच किमा
मग तस नाही ना,
विषय आहे काय?
हे विषय काय आहे हा एक प्रकारचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये असं वेगवेगळ्या टास्क आहेत त्यांना काहीतरी तो डेटा महत्त्वाचा असल णार आहे
अर
आता मला जे बोलायला यायला लागलंय की नाही आपलं ह ते मी सांगितलं ब तुला पॅरेग्राफ येत आणि ते मला
ह भाषांचा शब्दकोश गोळा क आल्या
असं य ते हा आता मी ते करतोय कि नाही
त्यात सांगितली क हाजारात वाचले तेच ते कळलं मला
ह मग तू मग काय झालंय सांगतो ते अ एक एक जण तर ते तिकडची भाषा बोलल्यात काय समजतच नाही होईनी काही नाही अस
काय समजतच नाही मला तर ते असं किती वेळा ऐकायला लागते आज तर सकाळी मी बघालतो की नाही ते ट्रान्स्क्रिप्शनच त्यावेेळेला कि नाही एक जण ते हैदराबादमध्येध्ये स्नोवर्ल्ड नाही का त्याची माहिती द्यावतं तिकड बर्फ पडतय वगैरे वगैरे काय काय सांगाल तो माणूस तिकीट किती रुपये आहे हैदराबाद मध्ये स्नो वर्ल्ड म्हणून एक लोकेशन आहे गंधर्व सारखं तिथं हे अ ति तर मग तिकीट काढून आतमध्येध्ये जायचं आणि मी तिथं बर्फात खेळायलाय ते ड्रेस वगैरे त्यांचा असतोय दोघल
विराट जंक्शन ला
हम माहिती आहे की वरा जंक्शन ला गेम्स भरपूर आहेत आमच्यात मध म्हणायला लागलेले जाऊयात काय जाऊयात काय हा हा म्हणलं राहिलच परत नाही आता सध्या आपल्यासाठी जॉब मिळणं महत्त्वाचं आहे
ही आमच्यातली पण जाव्या म्हणून मग लागलेली
हम्म
करा कस बाप्पा नव्हती दवाला
ते सांगाले मी आता माझ्यासाठी प्रायोरिटी हम्म
पप्पा नसताना जाणं बरोबर नाही पप्पा नसताना जात
तेच सांगाय लागले कि मग आम्ही आम्ही काय बरं परवा मग आमच्यात दादा दादा तेन रामेश्वरला च म्हणायचेी मी नाही म्हणलो मग आता सध्या माझ्या प्राय वेग म्ह मा काम रामेश्वरमलागे देी आपलं टोक शवडता हा ते रामेश्वर अह
नॉर्मल करून देीज आवडत आमची मम्मी मला म्हणाल्या नडळी बीर
हम्म
मला
मग
ठीक हाय म्हणती.
मी काय हा पदार्थ पहिल्यांदाच ऐका मला अजिबात त्या अंड्याच मला ते वास आला की कस तरच होतय.
सगळ्यावरती चीज घातलं की, तिजी सगळी चव जात्या.
हूं हूं हूं ते नव्ह तु व्हेज स आणि मध कुठं काय अंड्यांच्या व चालयस बरं अंडी खातो ना म्हणव मी छान म याला व्हेज म्हणत नाहीत.
म मी कुठं म्हणलं मी तुझ्यातली अंड्याची पोळी खाईत नव्हतो का कॉलेजमध्ये असं का
मी कुठं आण मी कुठं आणत होतो अंड्याची पोळी आणि कधी आणलेलो शी मी नाये आणली कधी मी कधीच आणली नाय आणत कोण आणत कोण होत सांग शिवम आणि चं चंंदा जाादा करून अंड्याची पोळी आणत होतं.
हा म असल.
मी नाय मी कधी आणत नाय तसल कारण का सांगू ते करून डब्यात ना आणली की नी तेजा असा वास येतोय वेगळा.
मला ते मी फक्त अंड्याची पोळीच खातो. उकडल्याला अंड बी खाईत नाय.
तसं नाय मला ते ते पोळी असते की नाय ते आपलं अंड फोडून बनव त्यात की आणि मग त्याच्यानंतर जरा असं हो असा वेगळा वास येतोय बघ हला कसंतरच होतय ते वास न मी कधीच मी सगळी अंड्याची पोळी दिलेली कधीच खात नाय अर्धी खाते आणि अर्धी कोणाला तर देतोयच.
एक असं वास घ्यायचा नाय.
येतोयच तो किती पण नाही घ्यायचं झालं तरी आणि तोंडात पण ते जरा असं वेगळं वाट ते मग
म ते असं मला कसंतर होतंय मग मन
परश्या एक मला कंटिन्यू र कसल्या तरी लिंका पाठवालाय.
बग वर कामाच्या पाठवत असला तर बघ.
काय कामाच्या नाही आहेत त्याला ते आता दोन दिवसानं हे आहे ना उद्यापासन तो अमेझॉनचा प्राईम डे चा सेल चालू व्हायला
होय अमे चार तारखेलाय आहे चार जुलैला.
नाय नाय मला उद्या एक्सेस हाय ना.
उद्याच आहे होय तुला, तुला तो मोबाईल किती रुपयाला दिसतोय बघ की, ऐक की तो मोबाईल
आणि एक्चेंज ऑफर एक्सचेंज आहे काय बकी त्याला एक्सचेंज आहे काय बग की त्याला.
चेंज तीला हाय काय नाय? अजून लॉन्च व्हायचाय ना त्यो चार तारखेला लाँन्च होणार हाय.
जर जर असलं तर माझ्या फोनची किंमत कती हाय बघ बरं
बघुया की, मी सकाळी ते नो नोटिफिकेशन ऑन करून ठेवल तेजं
हम्म
तो लॉन्च झाला की मला नोटिफिकेशन येतंय.
उद्याच होतोय काय?
उद्या नाही चार तारखेला होणार आहे.
बघा आणि सांग मला मग.
सांगतो की
बजेट फ्रेंडली असला तर
ते कसं हुतंय परशाला आम्ही असं पोरानी वाटून घेतलंय
काय?
पर्शानं घेतलंय फ्लिपकार्टचं मेंबरशिप,
कसं घेतलाय ते आणि
फ्लिपकार्टचं गं अमेझॉन प्राईम कसं आहे तुझ फ्लिपकार्टचं पण आहे ते प्राईम. ती परशान घेतलय, मी अमेझॉन प्राईम घेतलंय.
आणि
नेटफ्लिक्स मी काकीकडनं घेतलंय
हम्म आणि
मग अमेझॉन वरनं काय मागवायचं असलं की मला किंवा सौऱ्याला पाटवत्यात,
हम.
कारण आमच्याकडे प्राईम मेंबरशिप आहे. फ्लिपकार्ट वरनं काय मागवायच असलं की परश्याला पाठवायचं.
भारी आहे की काम म
मग सगळ्यात सगळे सगळीकडे पैसे अडकून राहीत नाहीत काय शाने, सगळ्यात घ्यायचं म्हणजे
होय, होय, बरोबर, यू आर सच अ ब्रिलियंट बॉय.
हे तर प्राईमच मला आमच्या मम्मीच्या त्या कसलं तर वुमनच काढ होतं. ते ए, टी, एम, कार्ड ते जेव्हा मला एक ग्रुप मला मिळाली. एक वर्षाचं प्राईम
छान, झाला असेल की मग एक वर्ष आता.
नाय, नाय, व्हायचंय अजून
हम्म, बर ते मी सांगितलेलं काम, काम तेवढं कर हा.
करणार की ओ शंभर टक्के
हा, बघून ठेवा, हम
अ प्राईमला एका दिवस येते. अनेख गोष्टी की नई, तिथं कळत्याात. तुला, ती गोष्ट अर्जंटमध्ये पाहिजे असल आणि ती एक दिवसात येणार असल तर ती एका दिवसात येऊ शकत पण त्या प्राईमवर.
होय काय, बर, बर. मग आता, तेवढं माझं काम कर, महत्वाचं माझं एवढं काम कर.
करतो, करतो, बघतो मी मला आलं नो इन्व्हिटेशन घे मी तुला सांगतो त्याचा काही विषय झालाय, त्याचं नाव वन प्लस ना एन, सीक्स हाय
हम्म
सब याद हे मेरे को
हम्म रखनाच, यादच रखना, दुआओ मे याद रखना.
पिक्सेलचा कॅमेरा आहे माग पुढं दो पाच मेगापिक्सेलचा आहे.
वन बाय पाच नाहीय बत्तीस बत्तीस, ए बघ की काय
मागं पन्नास साठ पुढं आ
आताय काय, किती आहे? मी कुठला बघितला?
कधी
हा माहितय, नाही, नाही, नाही तीस पण नाही बा जादाच आहे. हा, माहितेय बरोबर बरोबर मी ते दोन्ही आलेलं ना, त्याच्यातला वरचा बघितला, सॉरी, सॉरी. बत्तीस काय आठ ए असू दे, आठ असू दे, नाही तर पाच असू दे ब महत्वाची आहे.
तुला तेच सांगायलोय, ज बघितलीस की नाही ते वन प्लस ई सिक्स आहे.
होय, येस, असू दे की, आपण जमा मागल कॅमेरा पन्नास मेगापिक्सेलचाच हाय, तुझा कितीचा आहे कॅमेरा?
माझा पण पन्नास मेगापिक्सेलचाच हाय.
शक्यतो पन्नासच येतोय, त्या रिअलमीवाल्यानीच तेवढा शंभरचा दिलाय.
दोन हजा अ दोनशे मेगापिक्सलचा आहेत ते